हो बोला ना
नमस्कार ताई!
हो नमस्कार!
ह बोला कस काय काय म्हणताय तुम्ही?
सोबत फोनची वाट बघत होते कॉल आला तुमचा.
हा हा काय म्हणतय मग वातावरण तुमच्या इकडचं
वातावरण आहे पावसाच वाटतय अंदाज मुंबई ते झालायं
हा हा अ का असं आमच्याकडे जरा असं पावसाचं आहे ऊन पण आहे आणि शिराळ पण आहे येतय ऊन येतय जातय येतय जातय आहे मगासपासन
गर्मी आहे
हो गरमी पण खूप होत आहे सकाळपासून गरमी होईली आहे एकदाचा पाऊस काय म्हणलात
आपल्या इकडे ते भाद्रपदाचं ऊन कसं असतं तसं ऊन ए
हो
पण तो मान्सूनच व्यवस्थित चालू नाही झालेला
हा ना नाही झालेला ह्या वेळेस गेल्या वेळेस प मे मध्येच चालू झाला होता ना आणि आता जुलै य ताय म्हणजे जून संपत आहे तरी झा चालू झालेला नाहीये पाऊस
ओके हम्म
एकदा दोनदा येऊन गेला होता ना फक्त पाऊस
हो एकदा आला आणि तो पण कसा जो म्हणतो ना जसा मान्सूनची सुरुवात होती तशी सुरुवात नव्हती तो अवकाळी पावसासारखा पाऊस होता
हा ना
आता हा कसा सुरू होतोय काय देव जाणे
हो शेतकऱ्यांला पेरणी करण्यासाठी आणखीन किती वाट बघाव लागायलीये
हो त्यांचं तर खूपच नुकसान आहे ना पाऊस आला तरी नुकसान आणि नाही आला तरी नुकसान
आतापर्यंत पेरणी झालेली असती दरवर्षी आणि हा वेळेस आणखी एक पण पाऊस नाहीये
नाही आता तर न्यूजमध्ये येतंय तर पेरणीसाठी शेतकऱ्यांनी वाट बघावी असा अंदाज केला जातोय
हो
म ते जर पाऊस आला असा अचानक आणि पेरणी केलेली असली पण शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं ना
हो हो
उत्पन्नाचा काहीच हे नाहीये उत्पन्न तर जसं पाहिजे तसं नाहीच आहे
हो ना असं एकदा पाऊस येऊन एकदा दोनदा पाऊस येऊन गेला होता त्याच्यानंतर असं वाटलं होतं की असा म्हणजे कंन्टीन्यू पाऊस येईल आणि म्हणून काय काय जणांनी पेरणी पण केली पण आता त्यांला ते पाऊसच नाहीये त्यांना किती अवघड जातंय
हो हो खूप अवघड जातय
तेंनी पेरणी अगोदर केली तेंचं पण ते नुकसान आणि परत त्यांला जर पेरणी करावं लागली पाऊस आल्यानंतर ते ते खूप नुकसान होतं
हो ना तो मुसळ शेतकऱ्याचं कसं असतं भांडवलापासून सुरूवात करायची असते भांडवल जमा करा मग ते भांडवल पुन्हा ते पिक पिकाची नुकसान झाली की पुन्हा ते काम गेलं
हो
शेतकऱ्याचं हे त जाऊद्या हा तर खूपच मोठा नुकसानं आपल्या देशासाठी अ स्वतः आणि
ह आणि मदे मदे तर बोगस बियाण निघालं होत आणि जर तसचं, तसचं जर बियाणं असलं ह्यावेळेस पण तर मग तर आणखीनच नुकसान होईल.
हम्म हम्म.. त्याचत त्यात आरोग्यावर पण याचे अतिशय विचित्र परिणाम होत आहेत. अचानक तापमानात होणाऱ्या चढउतारामुळे आपली सर्दी, खोकला, ताप.
हो लहान लेकरांला तर जास्तच ह्याचा परिणाम होतो त्यांला जर अस वातावरण जास् त सहन नाही होत.
हो ना आजच आमच्या घरातलं लहान दोन वर्षाचं बाळं सर्दीपास म सुरवात झाली त्याला, काल जरा तापलेला आणि संध्याकाळी पुन्हा लूज मोशन चालू झालेले..
या रे बापरे!
आज दवाखान्यात न्यावं लागतंय.
होय यात वातावरणामुळं ते बाळाची किती फजिती होती ना.
हम्म बाळाला काय काय कळतं.. जमिनीची तर नुकसानच नुकसानं, झाडांची मोठ तेयजा मोठ मोठे झाडं आहे, जमिनीत पाण्याचं ते प्रमाण कमी पडतं आहे.
हो अशी जमीन ते असं तापते खूप वरतून.
हो वरन तापते आणि ते.. असं म्हणतात की जागतिक तापमानच वाढलेलं असल्यामुळे हे परिणाम जाणवता येत..
हो.
आणि असं म्हणतात की जे भौगोलिक दृष्ट्या पृथ्वीचा जो कलं तो बदललेलाय.. पूर्वी बघा पूर्वी बघा कसा सूर्य आपल्या पूर्वेकडनं
हा,
सरळ दिशेतन उगवलेला दिसत होता..
हा हा..
आता तो जरा तिरपा उगवतो म्हणजे जेस् ऊन उगव जरा उगवताना जो आपल्या सरळ दिशेने येणारे किरणांचा सपोज आमच कि अ ही किचन आहे ना ती कि, एक्झाक्टली अस समोर ते येणारा सूर्य असा एक्झॅक्टली समोर खिडकीतून दिसायचा.. पण तो आता जरा उजव्या हाताला सरकलेला दिसतो येताना तो उजव्या हाताने उगवतो... त्याच्यावरन कळत तेच पृथ्वीचा कल जो आहे तो बदललेला आहे... हे एक भौगोलिक कारण आहे, शास्त्रज्ञ ते हेच कारण देतातं.. बाकी कारण..
हा हा.. आणि टेम्परेचर पण खूप वाढलेल हाये उन्हाच आणि ऊन पण असं साध सुद नाहीये..
हम्म, चटके देणार ऊनं.
हो.. आणि ते उन्हामध्ये हवा पण नाहीये काहीच नाहीये नुसतंच असं ऊन पडायचं म्हणून पडलंय थोडं पण असं झाडाची पान पण नाही हालत इथं..
हो, हो, हो ती मुंबई तिकडची गरमी कशी असते? ती जरा दमट असते म्हणा, दमट असते. त पण आपली दमट नाही आहे पण गरमीमध्ये चटका
हो. असं झाडाखाली जरी बसलं तरी असं चटके बसतात अशी गरमी आहे.
तेच ना आला मानसून तरी नुकसान नाही आला तरी नुकसान आहे..
हम्
म्हणजे यात ना या ढगांपासून जे विजा पडतात ना जोरदार दृष्टी होते.. त्यामुळे जमिनीच नुकसान होत. त जमिनीची धूप होते. मोठे मोोठे झाडं उद्ध्वस्त होऊन पडतात. न जची जमीन जीप सुपीक केलेली असते.
ती सगळी हो, असं शेतकऱ्यांनी आता नांगरून सगळे असे नीट करून ठेवलेली असते ना. तर ते त्याच्यामध्ये येत परत गवत ते उगवाय लागत.
ह.
ब
यासाठी न्यूजवाल्यांचं म्हणणं असं आहे की एक प्रकारचे ढग तयार होतात.
क्युमिलो निंबस नावाचे काहीतरी ढग तयार होतात जे की थंड आणि उष्ण वारे.
ह
एकमेकांना भिडल्यामुळे तयार होतात.
अच्छा,
त्या ढागांची निर्मिती झाली की ते वाहत. वाहत डोंगरांना टेक टक्कर देऊन ते पुन्हा रिटन होतात. त्यामुंच जो पावसाचा प्रवाह असतो. वाऱ्यांचा प्रवाह बदलल्यामुळें पावसाचाही प्रवाह बदलतो त्यामुळे मान्सून आपला लेट झालेला आहे.
हा असं न्यूज मध्ये असं पण दाखवलं होत की म्हणजे जे अ आता जे ढग असायला हवे होते भारतावर ते ढगच पूर्ण गायब झालेत.
मी काही नाही आणल मी तर ते चांगलं वाटेल थोडस ते आणाल. म् मा मामान दि दि संभर रुपय आहे ना नाही ना तसं काय करू म दे आन त हो बोला ना म्हजला काय नाही.
म्हणजे जे आता भारतावर जे ढग असता असायला हवे होते. ते सगळे गायबच झालेले आहेत ना, आता असं न्यूजमध्येध्ये ते सगळे. सागत आहेत.
हो वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हटलं जात आहे. त्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन असं काहीतरी म्हणतात ते.
हा हा.
हे दोन्हींचे एकत्रित मिळसळल्यामुळे अवकाळी पाऊस पडतो तो. वेस्टर्न डिस्टर्बन्स झाल्यामुळे जानेवारी, फेब्रुवारच्या दरम्यान झालेला त्याच्यामुळं तो आणखी मानसून पुढे पुढे सरकला सरकला गेला.
अच्छा, ह्या वेळेस पण खूपच मान्सून पुढे सरकला आहे गेले गेले दोन वर्ष खूप लवकर चालू झाला होता.
हम्म हम्म.
गेल्या वेळेस पण असाच प्रॉब्लेम आला होता, शेतकऱ्यांला पी म्हणजे असं पेरणी करण्यासाठी आणि ह्या वेळेस पण तोच आता प्रॉब्लेम आहे, गेल्या वेळेस सगळे असे रानं जे होते ज सगळे पाण्याने भरले होते आणि यावेेळेस पाणीच नाहीये.
ही माझीच हे. नंतर घाल राहुदे आता आरे पण काही अच्छा. बाकी बघूया आता कधी येतोय पाऊस, तुमच्या शेतामध्ये कुठली कुठली पिक आहेत?
सध्या तरी ऊसच आहे अ ऊस ऊसच आहे पावसाचीच वाट बघायची चालू आहे.
हम्म हम्.
असं पेरणी करायला असं काही हेच नाहीये ना जमिनीमध्ये थोडा पण ओलावा नाहीये.
अरे मी आमोल तरी आ मला काही तरी आमच्या शेतामध्ये आहे सध्या द्राक्षबागांचं चालू हे फवारणी पण आता सगळं येणाऱ्या पावसावरती अवलंबून असणार आहे, येणारा जोरदार पाऊस असेल का वादळी वाऱ्याचा असेल त्यावर आता द्राक्ष बाग बागांचा अवलंबून असणार आहे.
हो वादळी वाळ आल्यावर तर नुकसान होईल ना.
हो, वादळी वारा म्हणजे कसा ज्यावेेळेस ते येतात ना द्राक्ष छोट कळीच्या स्वरूपात असतात त्यावेेळेस नको यायला.
हो त्यावेेळेस म्हणजे पडून जातील ना सगळे.
हो पडून जातात, तुम्हाला तसं आंब्याचा मोहर जसा वाऱ्याने उधळला जातो आणि आंब्यांचा बहर कमी येतो त्याप्रमाणे होऊन जात.
हा मग ते काहीच परवडत नाही ना,
नाही परवडत नुकसान होतं शेतकऱ्याच मग खूप मोठ्या प्रमाणात भांडवल अटकवलेलं असतं ना.
हा भांडवल असत.
चला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं, बोलूया परत पुन्हा एकदा थँक्यू.
वेलकम.
हम्